हॅलो. काय झालं?
तुझा लागलाय की माझा काय लागना काय म्हणते?
काय काय म्हणाले?
ते बहुतेक तुझं लिमिट सप्ले वाटतं रे तुला संग बोलायच. ढीग झाल्यात पड्या.
आं मी तुला इतर नऊ का दहा कॉल केले आता हे बारा झाले असेल. हम्म मी कसं मध्ये बाबा नवगले.
हा.
भाऊजी नाही केले ते जंना.
हम्म.
दीदीचा हाय.
मग कुठं आहेच आता?
ट्रेन मध्ये हो ना ट्रेन थांबल्या.
थांबल्या
हम्म.
अजून निघायचंय का?
म्हणजे निघल्या पुढुन थांबल्या इथे कुठं पो मधीच थांबल्या.
हां.
हम्म.
हा आता येऊन जेऊणार?
आता जाणार मुंडेला नगर नाथ.
हां.
गावातनं मम्मीला आणणार घर सोडणार. जरा काहीतरी खाणार, चहा पिणार मा आणि पेशंटकडे फिरायचं.
हा हा.
म आले की जिम जिम वरून आल्यावर जेवायचं. जेवायचं जरासा फोन घ्यायचा आणि झोपायचं.
दिवस .
सपलाच लिवस .
किती जण आहे पोरं?
आताच्या ट्रेन मध्ये आम्ही तिघ जाणार.
ठीक आहात.
हम्म.
आता काय विषेश.
हा जनरलला बसलोय, गर्दी नाही एवढी जास्त.
होय.
रोज नाही. तर स्लीपरला बसतोय.
हा.
हम्म.
किती तिकीट आहे.
हा आम्ही पास काढलोय रे.
तर मग तिकिट किती आहे तितन इकडं.
एकशे तिकीट आम्ही एकशे पंच्याऐंशी रुपयेचा महिन्याचा पास काढतोय.
होय.
एकशे पंच्याऐंशी येता जाता हा.
हम हम मग परवडतय.
व्हयं लार्री परवडतय.
हा.
बसच कणी किती आहे. दोन हजार एकवीसशे रुपये आहे महिन्याचा. होय.
हा हा.
हम्म.
मग.
काय नाही बघ. ते काय कॉल काय संपतय काय नाही. पेमेंट वेमेंट येतय का नाही.
काय कळना बाबा.
किती बोलायचं, डोकं दुखालय आता.
वैताग आला काय.
हम्म. बास वाटालय आता.
आज व्हील म्हणालतीत, काय झालं काय माहिती.
तेच की आज आज जर पेमेंट आल असत तर आज आलं असत.
हा.
हम्म. अडीच अडीचच्या वरती आहे ती.
का.
अडीच्या वरती.
हा पेमेंट व्हय, काय माहिती किती येतंय.
होय तुझी किती मिनिटं झालेत सांग
दोनशे प्लस झाल्यात बघ दोनशे पाच.
गंडवा ते दोनशे प्लस आणि ते ऐकलेलं वेगळं.
हा.
तेवढंच बर आता किती येईल तेवढं यु दे. आता खर येवूदे बाबा बास.
हम्म तेच की पुढंच करायचं.
तो ग्रुपवर टाकलाय नवं मेसेज. कोण फ्री काय तो तुला लावलेला. काय म्हटला असं.
लावलेला म्हणजे, आहेस काय म्हणला फ्री साधा कॉल केेलता रे.
मग.
म्हटल बाहेर आलोय म्हटलं, घरला गेल्यावर करतो म्हणलं.
मग करचील कणी त्यालाच.
आता बघतो की त्याला होतंय. काय एक दोन दोन मिनिटांचा कॉल.
आणि त्याला सगळं विचार कवा पेमेंट होणार हे ते.
अरे तो अजूनच त्यांच अजून काहीच नाही म्हण.
अरे मग तो त्यानंच ग्रप काढला न्हव तो.
होय.
मग.
काय माहित बाबा तो म्हणाला मी अजून माझं काहीच कॉल नाहीत.
तो कोण आहे. त्या ग्रुपमध्ये आपल्या ऍपचा तो.
कोण आहे काय माहिती बाबा ते.
ते आता सगळं विचार की. तुम्ही असं ग्रुपच कोण आहे. तुम्ही ग्रुप कसं काढला अस तसं बडबड विचार की.
बगतो घे.
हम्म.
किती मिनिटं झालं बग, चार मिनिटं झालं बगं.
असं ते आता माझ एक मिनिटं पडलं नाही.
हा हा. मग आणि काय विषय.
ह तुझ्याकडं तू गेलतास फिराय.
आ.
तु गेलं तास फिराय.
होय केलंत की त्यानंतर रेट पण काय वाढला तरी खुळया वनी.
हम्म.
तो पंचवीस च्या खाली इना झालता. कसं तर करत त्याला आणलं एकवीसला.
सगळं सगळं म्हटलं ना सग धोती पण सगळं तिथे म्हटला नवं.
हो तर फक्त आपण कापड द्यायचं. त्याला निेसवून देणारं. आणि त्यांच का कापड म्हणलास कणी हाल
हा. तुमचं काय मंडपवाला हायच की.
हम्म.
हम्.
आणि काय विषय.
आणि काय मग किती वाजता गेलता.
साडे अकरा ला गेलतो. बग अकरा साडे अकरा ला.
हा आणि आला की तिला.
मगाशी आलोय तीनला.
हम्म एवढा वेळ घरातला किती जण गेलता.
पाच सहा जण होतो की.
ह तुमचा देेश होणार ये.
ते आकाश म्हणून आहे.
हा हा असूदे‌ असूदे माहिते, मला तुमच्या हि गल्ली आणि पलीकडची गल्ली भाषा ना काय सगळं.
हा.
तुमच्या मंडळात.
हा.
कोणकोण असतंय. कुठली कुठली गल्ली ये.
पलीकडची गल्ली पलीकडं गल्ली इथली आमच्या इथली हा. हो‌ अरे इथंच दिगभर मंदिर हाय. इथंच मला चार. मंडळ आहेत. कोण कुठ काय गल्ली दिल्ली काय नाही निम्मी हिकड निम्मी तिकडं असं असतं.
असं आहे होय.
मंडळ माहिते आता किती वाढल्यात गल्ली गल्ली झाल्यात.
होय काय करा हे.
काय ते, हॅलो.
हॅलो हा काय कर आता आठ मिनटं म्हटल्यावर.
हा.
मला सगळ्यातन बाहेर पड माझा नंबर सगळां काढ.
हा.
काय हा आणि बाहेर जा, मोबाईल बंद कर. आणि मोबाईल उघड, माझा नंबर टाकून मला कॉल कर.
हम्म. चालतंय की बघतो होतय कायं.
नो कॉल लागतोय.
हम्म हम्म. हम्म चाल
आता माझ्याकड किती वरन साडेतीन वाजल्यात. अजून एक पंधरा मिन टात बरोबर दोन कॉल होत्यात. मग बाकीचा मी तिकडे गेल्यावर फोन करतो तुला.
हा.
बाकीच तिकडं गेल्यावर फोन करतो तुला.
हम्म चालतंय.
हा हा.
कितीला यायच तुम्ही इथं.
वीस मिनिटं अजून.
हम् हम्.
पंधरा वीस मिनिट.
हम्म.
हम्म.
कोल्हापूरचा हायस नवं तु.
ते नाही निघलोय आता पुुढे आले गांधीनगरच्या पुुढ आलोय.
हा हा.
ह.
चालते मी करतो. बघतो थांब लागते का.
सांग ते ऑटोमॅटिक होतीत रे.
किती झालं?
अजुन एक मिनट थांब. सात दहा झाले, आज सात पंधरा.
मी सकाळपासनं काय बघितलंच नाही कॉलचं.
मी तर कुठ मी आत्ता तुला गेलीत, मला बाबांनी फोन केलतीत.
हां.
करू काय म्हणून, मी नको म्हट
हां हां.
फोन लावला हुतो. स्केडो.
बाबांचा फोन आहे सांगू का पूर्ण?
आं.
बाबांचे पूर्ण झालं नव्हं?
आता त्यांच्याना फोन लावतोसं काय मग तू डायरेक्ट?
नाही तुलाच लावतो थांब.
त्यांचं तर पण का नाही, पाच सहा शून्य पडल्यात.
होय.
होय, लय अवघड झालंय. त्यांचं काय हाय तेवढं जरी आलं आल तरी बास हाय.
हो चिन्हच राहायची, जिंकून येणार. पोरांनी
बरं ठेव ठेवतो तू लाव आता, फोन बंद कर
हं तुम्ही रहा मी कट करतो.
माझा नंबर बिंबर सगळा काढ.
हां.
मग फोन म नगर तलाव.
तु थांबकी ऑनच.
ठेऊ काय?
हा ऑनच थांब तु.
हा ऑनच थांब.